हॅलो हा हो हो येतोय व्यवस्थित येतोय आवाज. माझा येतोय तुम्हाला?
हो येतोय एकदम व्यवस्थित
बोला काही नाही सकाळी उठल्यापासून आमचे आठ वाजता क्लास असतो माझा हम् हो आठला आठला पहिली बॅच चालू होते आठवी, नववीची मग आठ ते एक साडेनऊ वाजेपर्यंत असते तिथून पुढे मग परत आहे लहान पोरांचा एकत्रच क्लास घ्यावा लागतो मला. ज्यांची दहा वाजता शाळा असते ना दहा ते पाच मग त्यामध्ये पहिली ते चौथीचा मग एक त्र क्लास घ्यावा लागतो मला हा नाही सगळे आपल्याकडे सेमी इंग्लिश, मराठी इंग्लिश मिडीयम, सीबीएसई बोर्ड. त्यामध्ये फक्त जी दहावीची बॅच आहे ती माझ्याकडे माझं पहिलंच वर्ष आहे ना हे मग त्या मराठीच्या आहेत माझ्याकडे सर्व मुली आहेत. पण मराठी मीडियम मध्ये त्या बाकी नववी पर्यंत आहे सेमी इंग्लिश.
अच्छा
हम्म मग पुन
का म्हणजे प्रोफेसर वगैरे कोणी ठेवलं शिक्षीण सगळ्या विषयतूनच
मीच घेते अ अजून तरी मला मला वाटतं की पुढच्या वर्षी गरज पडेल याची.
हा, मुलं वाढली की.
हो हो, याच वर्षी मी सकाळी माझी बॅच फुल असल्यामुळे ना, मग मी काही. ऍडमिशन आता बंद केले सकाळचे.
अच्छा.
आणि दहावीचे पण बंद केले. कारण हे ना आत्ता पालक म्हणता की आत्ता क्लास, लावायचा पण नाही शक्य होत. नो, म्हणजे बघा तुम्ही सांगते. मी तुम्हाला पाच महिनेच राहिलेत. हं... त्या पाच महिन्यांमध्ये दहावीचा सिलॅबस आपल्याला पूर्ण कव्हर करायचा. प्लस त्यांच्याकडून पाठांतर करून घ्यायचं, त्यांच्याकडून क्वेशन पेपर साॅल करून घ्यायचा. तेव्हा कुठं ते एक्झाम देतील प्रोपर असं, आणि प्रत्येक मुलगा जर आता जॉईन झाला तर, मग त्यांचा मागचा सिलेबस राहून जातो. मग हां, त्यामुळे मग ते दहावीचे ऍडमिशन मगणे. आता बंद केले घ्यायला. आणि हो,
नाही देता यायचां मध्येचं.
हो, आणि मग दुपारी असतो. परत तीन वाजेपासून तर साडेसात पर्यंत क्लासेस असता. आज हां इकडे. ज्या गावात आहे ना, दहावी ला सुट्टी होती. मग तो क्लास मी दुपारी, दुपारी घेतला मग आत्ता वेळ मिळाला मला. हा, बिझी असतात मग म्हटलं, चला काहीतरी असं. हो मग काय, छान वाटत क्लासेस वगैरे घेऊन. नाही माझ बीएससी मायक्रोबायोलॉजी झालंय, हं पण मला मॅझ खूप हॅलो. आवाज येतोय माझा, हां. अच्छा, माझं बीएससी झालंय, मा नाही नाही. हां, बीएससी झालंय माझं मायक्रोबायलॉजी. पण मला शिक
सायन्स आणि मॅथ मेन महत्त्वाचं.
हो, आणि मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत होती. यांच्या आधी, मी केले ते जवळपास सहा सात, आता येतोय का आवाज?
हां.
हॅलो. हा, आवाजाचा काही प्रॉब्लेम येतोय काही कळतंच नाही. यांच्या आधी मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत होते.
अच्छा,
मग त्यामुळे मॅथ, जरा चांगलंच ये, मला आवडतो मॅथ.
कुठलं दिलंय कॉम्पिटेटिव्ह युपीएस सी वगैरे,
नाही यूपीएस सी नाही, एमपीएस सी नंतर आ त बघा, टी सी एस चा जो पॅटर्न, हॅलो. हा, येतोय का आवाज, आता येतोय का आवाज हा. हां. एम पी एस सी चं एम पी एस सी. काही आता बघा माघे, टीसीएसचे काही पेपर घेतले होते, ज्यामध्ये तलाठीचा पेपर होता. जो की त्यांनी. तिथे दोन नंबरचं काम तर होतंच, पण ठीक आहे. पण मी तो पेपर देऊन बघितला. बाकी सर्व हा समाज कल्याणचा पेपर होता. म्हणजे असे, अं.. ग्रुप बी चे आणि ग्रुप सी चे पेपर, मग मी देत होते. पण मग मला वाटलं की, आता किती दिवस त्याची वाट बघणार आहे. नाही का?
हो हो.
हम्म, मग आपणही स्वतःच आपलं काहीतरी मी एक वर्ष केले होते क्लासेस, मग अ एक वर्ष मी केली इथे नाशिकमध्ये क्लास. हम्म, मग मला जावं लागलं मिस्टरां सो सोबत मुंबईत शिफ्ट झाले मी, मग त्यामुळे ते क्लासेस मला बंद करावे लागले, मग पुन्हा इकडे आल्यानंतर मग म्हटलं आता आपण परत आपलं चालू करूया रु
हा हा हा, चांगलंय म तलाठीची आत्ताच दिली का एवढ्यात?
नाही, तलाठीचे अजून नाही निघाली, याच्या आधी दिलेले आहेत मी, आता जवळपास तलाठीचे पे पर नाय ना आता निघेल ऍड पडेल, जवळपास तीन चार वर्ष झाले तलाठीची ऍड नाहीये. हा, दोन अ तीन
चांगलंच आहे मग.
पण नाही हो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता बघायला गेलं ना, गव्हर्नमेंटमध्ये खूप खूपच काय म्हणतात, नाही बोलायला पाहिजे पण, नाही होऊ शकत असं. ज्यांच्याकडे पैसा आहे तो गव्हर्नमेंट मध्ये जाऊ शकतो, किंवा मग वेट करू शकतो वेट करावा लाग गेलं गव्हर्मेंटला असं आहे, आता माझी स्वतःची बहीण दोन हजार सोळा मध्ये कमी मिरिट लागलं होतं तिला, हो दोन हजार सोळा ला, अ एम पी एस सी मधून ती त्यावेळेस तिला अ किती अ सव्वीसच मिरिट लागलं होतं, त्यावेळेस ती पी एस आय झाली.
हा, अरे वा.
हा दोन हजार सोळा ला, काकांची मुलगी माझी.
हा हा
आणि आ आता तेच मिरिट आता मुलींचं पन्नास प्लस जातंय. हा म्हणजे दोन हजार सोळा ला सव्वीस होतं, तर आता पन्ना आता मुली डायरेक्ट पी एस आयचा शंभर पैकी शंभरचा ग्राउंड काढता.
हो
हा म्हणजे कॉम्पिटिशन वाढून गेलेली आता, हा. आणि आपण म्हणजे ठीक आहे, आता आपण दिले आता एवढे वर्ष आपण अभ्यास केला एवढा टाइम आ पेपर तर देतच राहणार आहे, झालं तर चांगलंच आहे, हा. हा पेपर देत राहायचा, आपला प्रयत्न सोडायचा नाही.
हो, जाऊ द्या पण तुमच्याकडून पण चांगली मुलं घडतायत ना तेवढी.
हो, नाही माझा
कामय
हो हो मी एक वर्ष जेव्हा क्लास घेतला ना, त्यानंतर मुलांचा रिझल्ट चांगला होता इ थे मग अ, मी जेव्हा आता इकडे रिटर्न आल्यानंतर मग ते पालक मला भेटायचे. मग त्यांनीच मला फोर्स केला की तुम्ही क्लासेस चालू करा पुन्हा, मग मी थोडसं अवॉइड केलं, म्हटलं पुन्हा तीच दग दग होत ते सकाळी उठल्यापासून, सायंकाळी प पूर्ण दगदग होते ना ती. घरात आवरायचं परत क्लासला जायचं तिकून यायचं पुन्हा आवरायचं. म मग मी थोडसं अवॉइड केलं होत त्यांना, पण मग नंतर म्हंटलं की नाही परत घेऊया आपण.
हो, ते त्यांचा एक विश्वास होता ना आणि तुमच्यामुळे मुलं पण अभ्यास करत असतील चांगला.
हा, म्हणजे अ माझ्या स्वतःच्या क्लासचं एक वैशिष्ट्य असं आहे कि मला, मी जे एक्झाम वगैरे घेते ना, ते मी वडिलांकडे पेपर देते तपासाय, म्हणजे पेपर चेक केल्यानंतर मला वडलांची साईन लागते.
अच्छा
त्यावेळी मला त्या त्या ठिकाणी मला आईची नकोचे ए म्हणजे मं हो हो आणि मंग ते जर आपल्याला पैसे देतात तर माझं म्हणणं त्यांना पण आपल्या क्लासमुळे मुलांची ग्रोथ करायला पाहिजे
बरोबर
भले माझ्यमदोन मुलं कमी आले तरी चालतील ज्यांची ग्रोथ होत नसेल ते त्यांनी क्लास बंद केला तरी चालेल पण मग एक त्यांचा आपल्यावरती विश्वास निर्माण होतो की नाही ह्या मॅडम चांगला शिकवता म्हणून माझ्याकडे पेपर चेक आपलं साईन येतो असं त्यामुळे आणि प पप्पा म्हटल्यानंतर बरेच मुलं घाबरताात आणि त्यामुळे अभ्यास अजून चांगला करतात असं आहे हो आधीपासून येते घाबरतात मुलं डायरेक्ट पेपर म्हटलं की मुलांना रडूच येतो म
अस
खुस असं आहे ते मुलं नाही ऐकतो वो आमच्या घरात पण दोन मुलं आहेत ना अजिबात ऐकत नाही त्यांच्या मम्मीचं आसं आये. हां, पण वडलानी एक आवाज दिला ना त बरोबर ऐकातात सध्या मुलांच्या अभ्यासावरती हो
त्याला आपणच कारणीभूत असतो आपण जरा जास्त लाड करतो ना मुलांचे
हो ते तर आहेच सुरुवातीपासून पण ते काय असतं ना ते लहान असतात तेव्हापासून आपला त्यांच्यामध्ये जीव वाटकतो मग ते हॅलो येतोय ना आवाज?
हा आत्ता आला थोडासा
अच्छा असं का होतंय काही कळत नाहीय. हा
प्रॉब्लेम असेल-
अच्छा नाही सुरुवातीपासून ते लहान असतात म्हणून आपण त्यांना जीव लावत जातो पण त्याचा ते गैरफायदा घेता
हा
आणि मग अभ्यासाच्या वेळेस आपण कोणत्या गोष्टींना रागवतो त्यांना फक्त अभ्यासाच्या बाबतीतच रागवतो ते खाणं पिणं त्यांना जे पाहिजे ते घेऊन देतो आणि माझ्याकडे अशे पण पालक येता की तुम्ही कितीही मारा आमच्या मुलाला फक्त त्याला वाचन आलं पाहिजे किंवा तिला त्याला लिहिता आलं पाहिजे असय म्हणजे ते स्वत नाही मारत घरी पण मला येऊन सांगता की तुम्ही पनिशमेंट द्या आणि आपण पण दुसऱ्याच्या मुलाला किती पनिशमेंट देणारे नाही का? मला स्वतःला वाईट वाटतं ते पनिशमेंट देताना
खरचय पण थोडं स्त लावायला करावंच लागतं मग
हो आणि आपली पण फी म्हणजे आपण तेवढ्या प्रमाणात त्यांच्याकडनं पैसे घेतो तर मग आपल्याला ती ग्रोथ द्यावीच लागेल ना?
बरोबरय एवढ्या विश्वासाने पाठवलं असतं आपल्याकडे मुलांना त्यांचं भविष्यचय ना
हो काही मुलं अशी आहेत ना आता माझ्याकडे सातवीचा मुलगा आहे त्याला मराठी सुद्धा वाचता येत नाहीय बरं सेमीलाय तो हा सेमी इंग्लिशलाय नंतर सहावीचा मुलगाय की त्याला एबीसीडी सुद्धा येत नाही म्हणजे असे काय म्हणजे मला विशेष वाटतं की ठीकय आपल्या पोराला वाचता येत नाही पण हे आई वड लांची कुठेतरी चुकीय की त्यांनी आपल्या मुलांकडे थोड तरी लक्ष द्यायला पाहिजे कमीत कमी त्याला ए बी सी डी आली पाहिजे त्याला वाच मराठीत थोडंफार तरी वाचता यायला पाहिजे ना. हम्म इंग्लिश मिडियमच्या मुलांचं ठीक आहे की त्यांना मराठी हा सब्जेक्ट थोडासा हार्ड जातो. इंग्लिश पण हे सेम इंग्लिशच्या मुलांना सुद्धा वाचता येत नाही म्हणजे विशेष वाटत. डायरेक् असं आहे ते.
किती कच्च आहे त्यांचं तुम्हाला किती तयारी करून घ्यावी लागत असेल.
म्हणजे मला डायरेक्टली सांगितलंय की त्यांना ना त्यांचा स्कूलचा होमवर्क देऊच नका आणि तो सिलेबस पण येऊ नका फक्त त्यांना इंग्लिश आणि मराठी वाचता आल पाहिजे एवढी त्यांच्याकड प्रॅक्टिस करून घ्या. एवढे एवढे हे पालक अशे मुलांन समोर हे झालेले अधिक. डायरेक मुल म्हणजे घरी अभ्यास करत नाही अस झालय आप ल्या वेळेस आपल्या वेळेस असं नव्हतं तुम्ही करा नाही तर नका करू. आम्हाला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही आणि त्यावेळेस आपण करायचो.
हो आपण सेनसिअर होतो. त्या मनानी.
हो खरंच ना. आपल्या वेळेस एवढे म्हणजे आता माझ्या वेळेस तरी आम्हाला घरात खायला नव्हतं. हा मग एवढ्या वाईट परिस्थितीतून आणि आल्यानंतर आधी होमवर्क करायचा मग बाकीची काम करायची. असं होत हा आणि कधीच आमच्या आई वडलांनी कधी अभ्यास पण नाही बघितला आमचा. हा आता तुम्ही करा मला कॉल.
हो तर